हॅलो.
हम.
झोपे आल्या मला.
हाय कॉल घेले आणि नंतर मग गुप.
आता किती वाटा किती राह तर.
तीनच राहतात मगं, तीन कॉल राहतात फक्त?
हो.
तचं ऐक नाही काय सांगू आता बाई मी काय सांगा सांग. काहीत नाही मला
अगं माझा बॅलेन्स जपणार आहे, ना तर मी केलोच नसतो.
हा तेझ्यावर चालते इंटरनेट.
नेट ते. दुसऱ्यांच नेट घेऊन चालतय? जर बॅलेन्स असल्याशिवाय ह्याच्यात फोन कस? अच्छ लागणार बाळा.
मदं आहेस काय तू ऍप वर कॉल करायला असतो तसल कॉल कराना झाला असतो.
असं चालते बी मला माहित नव्हतं बाई.
आणि काय कराल्यास?
अजून काय नाही बाई..
हो हो सेल लागलाय.
होय लागलाय धुरधर सेल बघितला मी.
आता तो जून मध्ये जे प्रीमियम प्रीमियम आहेत. ना ते लावतो आणि ते जुलै तेवीस ला किंवा जुलै पाच, ला किंवा, जुलै तीन ला त्याचे सगळे ते असतात बघ आपण ते दरवर्षी ज
खरा बा आता ता ते कॉड सेट आहेत की नाही ते भरलेले कॉडसेट आहेत त्याचे वर्गवाले हा ते पाचशेला द्यायला तो. दोन हजारच वस्तू? वा!
द्यायलाय पैसे पाहिजेत कि तुझ नाशील की नाही मगं?
कोणती दर बाजार रुपये आठ लागलायच सेल त्याचा.
ह मगं अजून हा महिना पूर्ण असतोय
खरं स्टार्टिंग ला?
जून, जुलै आणि ऑगस्ट त्याच पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण थांबायक पूर्ण म्हणजे पूर्ण सगळं हे असत हॅलो आटी हम्म.
हॅलो!
हॅलो मम्मी आया चालुच ठेवते पाच मिनट पाच मिनट होने के बाद रख क्या. चालूचच
हा